हॅलो! हा बोला.
हा कसे आहेत?
हा चांगले आहेत आम्ही. तुम्ही कसे आहेत?
आम्ही मजेतं.
असं.
हो.
हो फिरायला गेले होते.
हा फिरून आलो नां आम्ही कोकण गेलो होतो.
आम्ही बी इकडे गेलो होतो. केदारनाथ, बद्रीनाथाला गेलो होतो.
अच्छा! जाऊन आले.
इथं फिरण्या फिरण्यासारखं मस्त आहे तिथं. हम्म! पाळ वगैरे मस्त
हो.
हम्म पायीपायी गेल्याने चांगलं बाया बाया पायीपायी गेल्याने चांगलंय पण फिरण्यासारखं एकदम मस्तं तिथे.
हो का, तिथं कोणत्या कोणत्या- मंदिर आहेत.
तिथं केदारनाथचं आहे.
हम्म हम्.
हम्म परत एक लक्ष्मीमाताचं मंदिर आहे. एक तिथं भोलेनाथचं मंदिर आहे. तिथ ओम शब्द तिथे बोलल्या नंतर तिथून मंदिरामधून असं लगेचं निघत तिथं. परत तोच आवाज निघतो हम् हा आपण बोलल्यानंतर तिथ तोच आवाज निघतो. तो. आणि तिकडे, मंदिराकडे हा . आपल्या दुसऱ्या देशाची बॉर्डर लागून जाते ना ति- बॉर्डर मग ते आपले लोक हा पाकिस्तानची बॉर्डर तिथेच पाणी वगैरे मस्त नव्हे वाहत. तिथं नदीच-
हो का कोणती नदी आहे तिथं?
नदी तिथं गंगा, गंगा नदी ना तिथं.
अच्छा असं हाय का
थंडगार पाणी राहतय तिथं. आणि अ बर्फाच जास्त वातावरण राहत बघ, अंबर आ हा, भीती जास्त वाटते पण, अस वाटत नाही की जायचं पण एकद भारी वाटत तिथं केल्यानंतर हा.
हो
हम्
अजून मग किती दिवस राहिले
आम्ही तर जवळजवळ एक दिवस राहिलो तिथं. राहायची इच्छा होती पण, मुलां येऊन गेलो सर्दी वगैरे व्हायची.
हो का!
पण तिथं खाण्यापाण्या जास्त महाग मिळतात तिथं
असं आहे का! घरून घेऊन जायचं बाकीच काही साहित्य
तर आम्ही घेऊन जायचो घरून. पण म आता ते, टायमावरती तेवढे अ कोरडं वस्तू राहिले तेवढे राहतात. मग नंतर मग बाकीचे एवढे दिवस. काही होत नाही आम्हाला दुसऱ्याकडे बी जायचं होतं. बदल बदलणार, बी जायचं होतं गंगोत्री, यमुनोत्रीला, बी जायच.
हो! तिथं गरम पाणी असतं ना म्हणजे यमुनाच्या तिथं
हा..
पंधरा दिवस तरी मोडले, ते गावाला जायच मग, एवढं पंधरा दिवस आपल्याजवळ कस काय खायची वस्तू राहिल्या मुळ.
हा. खराब होते वस्तू
ठीक आहे. होडी वगैरे, वस्तू आणि जी ओली दशमापोळी राहिली किती दोन दिवस. हो. हम!
छान! आम्ही तुळजापूर गेलो. जेजुरीला गेलो. सगळे जण हो मुलांना सुट्ट्या होत्या मग जाऊन आलो.
हा मग. आणि सुट्ट्यांमध्ये जायला मिळत ना ओ आपल्याला
हो
हम
नंतर जायला मिळत नाही मग तिथं गेलो देवीचं मंदिर आहे. कुंदा देवीच.
हम बराबर
जेजुरीला मग गड चढावा लागतो.
हम. हम. हम
चागलं नाही तीथ
हा. हे पाण्यासाठी बी थोडस माणसाचा जीव पण मागे पुढे करतो. पाण्याच तहान लागते पोरांना. हम
हो. म ते अशामुळे मग आपल्याला काहीतरी कुठेतरी देवस्थान जायला मिळत सुट्ट्या असल्यामुळे नाहीतर मग काय जमत पूर्ण वर्ष तर घरातच राहतो. हा
एकदा जर पा पाऊस वगैरे लागला का मग घराचे रुटीन लागून चालू होऊ जाते शाळेचे पोरांचे. मग काही निघण होत नाही आपलं पण. हम
देवस्थानला तिथं कारंजा खूप चांगला मिळताना अशा गोड त्या काळ्या तिला काळी महिना पण म्हणता आणि कारण ज्या कोण म्हणत त्याला पाळी भागांमध्ये छान मिळतो त्या हो आपल्या आपल्या शहरात माग मिळता पण तिकडे स्वस्त मिळतात त्या
हम्म वैष्णव देेवीलाईव मस्त आहे ना बघण्यासारखं वेषणे दे हम्म स्नारीवेला भिजा न नाला होोमही
हो का तिथं काय प्रसिद्ध आहे खायचं
जेवणाला देतात आपल्याला तिथं काही हा तिथं लापसी लापसी वगैरे राहते तिथं आणि चण्याची भाजी मसाले भात चण्याची भाजी लाप सीख पोट भरून जेवण करून देतात ते आपल्याला पहिलेच एवढं वाढून देतात की आपल्याने खाल्लंच जायला पाहिल बॉ ते
अच्छा हा, हा, हा,
खाऊन घेतल्यानंतर मग आपलं चालणं होत नही म्हजे ताटावरती ताट ती दिलेल राह ते मग आपलं पडायला नाही पाहिजेल ते असं त्यांची तेवढी ताकीदच राहते की हे ऊष्ट पडानही पायलबो पूर्ण खायचं आणि मगच हात धून निघायचं हूं म ते खाल्लेलं राहत तर म चाल ता येत ना मग आपल्याला
हो ना होणा आणि ते सगळं आपल्यासाठीच करत असता ना ते उलट अन्न दान करताना पुण्यक कोनी क्र कमावताय ते
बरोबर आहे पण पहिल्या लोक बो अस त्यांना ना माहित नसतं, पहिल्या वेळेस कसं हे लोक भूक लागली असंते बसून जातात जेवणाला.
हो हो!
ते घेऊन येतात मग त्या नंतर मग उष्ट वाया जातं त्याच्यामुळे मग ते बाजी बाकीचे लोक सांगतात. कि जेवढं लागलं तेवढंच घ्या तुम्हाला लागेल
हो!
हूं पण ना एकदम भारी तिथं सुविधा बी मस्त हे! चहा खूप छान बनवतात तिथे वैष्ण देवीला हा चहा पण पिली आम्ही तिथ. वैष्णो देेला म्हणजे ज्याचं मन वाटल चहा सुद्धा देतो तिथं.
अच्छा म्हणजे दान म्हणून.
दानम्हणून आता ते येणारे राहतात ना. लोक पाय, पाय चालतात व तिथून दर्शन वगैरे ज्याला मनाला वाटलं तो चहा सुद्धा देऊ शकतो तिथ.
अच्छा हं!
हम्म. तेच म्हटलं. तुम्ही कुठे कुठे फिरले ते अजून.
आा मी काय तुळजापूर गेलो. जेजुरी, पंढरपूर पंढरपूरला पण. चंद्रभाग्य नदी आहे. तिथं पण आंघोळ वगैरे घालतात. तिथ पण खूप छान आहे बघण्यासारखं. ह नामदेव पायरी आहे. हो खाण्यासाठी तर मग तिथं ताटावरच जेवण मिळतं. हो मग ते ताटावर. जेवण दिल्यामुळे मग आपण आपल्या. जेवढं वाटल तेवढ घ्यायच आणि तिथले गजरे खूप छान असा. मोगऱ्याचे फुलांचे गजरे हा मग तेच खूप आवडतात. केसांना लावायला.
हम्म्.
असं देवस्थानला गेल तर मग बरं वाटत.
अं आणि कोणी बी यथाशक्ती प्रमाणे देतच राहत. असं नाही म्हणतच नाही देवाला कोणी बी. जिच्या मनात वाटलं त्या हा त्याची मनाची इच्छा पूर्ण झाली तो देवाला देऊ शकतो बो असं. आता उपास राहिला एका एकादशीच्या दिवशी. ही. खावात नाही माणसांनी नीट. तरी देतात लोकांना.
होणा होणा फराळ वगैरे जास्त देतात हे. हो
आता मागे. आई वडील गेले होते ना आता या वर्षी बी त्यांची जायची इच्छा आहे.
अच्छा हा हा.
पण म्हणे मग जाऊ म्हणे पंचवीस तारखेला जाणार आहे ते आता.
अच्छा हा हा.
मग त्यांना कस येत विश्वास आहे भगवंता पांडुरंगावरती. ज्याची त्याची श्रद्धा जिथे जिथे. ते देवावरती अस. हा आपली समर्थांवरती हा असं हा मग त्या आणि. उठले की चाललंय मंदिरामध्ये विठ्ठलाच्या मंदिरात पाडुरंगाच्या मंदिरात
हो दर्शन खूपप लाईन लावावी लागते
हा हा हा
ह खूप वेळ लागतो दर्शनाचा साठी
तेच म्हटलं आपण बी काही नॉनव्हेज काही खात नाही म्हटलं म्हटलं मग त्याच्यासाठी मग आईला म्हटलं तो जाशील तर तुळजाभवानी जाशील तिथून मला माळ घेऊन ये जा तुळशीची
अच्छा हा ह करायला
हा आता जाणार आहेत ना ते पंचवीस तारीख त्याला म्हणले चांगले माधवी माधवी काटे कुंदे तो म्हणता भगवंताजवळ
हम्
आपलं कसंय रुटीन मध्ये राहिलेत तेव्हाच जायला मिळून जात आपल्याला केदारनाथ बद्रीनाथ फन गेला
हा हम चांगलंय ना उल ज ते कमी वयातर घडलं ते खूप चांगलं असतं नंतर थोडी वय झाली का मग आपल्याने काही सामने होत घरातलीच कामं होत नाही तर मग एवढं वरती चढणं पण नाही होत ना
म तेज ना मबागणत त्याला ताच फुल आवडतम्म त फुल भगव ला आवडला मग तो बी आपल्याला लवकर नाही ब मला अशा वेळेस तरी तू आवाज दिला आली ब जेव्हा संसाराचा टाइम हो संसारामध्ये लागले नाही सजात वाढडी पाच पाऊला आपण दोन पाऊल भगवंताजवळ गेल भगवंता बरोबर दा पावला आपल्या जवळ येतो
हा परमेश्वराचं तर आहेाच ना जसं.
हा फक्त मनात भाऊ नस मार्त ण भक्ती कधी गेली ना ना भगवंता बरोबर आपल्या जवळची
हो निसवार्थ भक्ती खूप महत्वाची असते आपण काही मागणी करता त्याची जर भ केली. तर तो आपोआप आपल्याला देतो.
हन ना खरी कष्टो ये ना हमं. आणि बाया म्हणतात असं कसं काय होतं असं कस काय होतं म आपल्याला माहिती आहे ना. आपण तस बघत. नाही की भेटेला असं त्याच्या नाणी सोडूनच देतो बिलकोून चला ग आपल्याला करायचंय म्हणजे करायचंय आणि द्यायचंय म्हणजे द्यायंयधानण असं समजायचं आपण
हो ना आणि खूप म्हणजे चांगलं आहे. देवदर्शनाला दरवर्षी जाणं हो हो जायलाच पाहिजे देवदर्शन वर्षात नाही. एकदा किंवाधोनंद घेणं खूप हो
मत् महत्त्वाचं आहे खरी गोष्ट आहे.
कुठल्याही देवस्थानाला जातो मी असं नाही कि तुम्ही याच ठिकाणी जा कुठल्याही देवस्थानाला जा पण जा आहे वर्षात दोनदा
हो आमचं भिऊन गेलं चला म्हटलं आई पप्पा पाच सव बज जाऊन तुळजापूर बी होऊन गेली. कोल्हापूर भी होऊन गेली.
हो चालेल आपले ना दहा मिनट झाले आहेत. तुमच्याशी बोलून छान वाटले धन्यवाद.
हां चाल धन्यवाद.